हॅलो हा आवाज येतोय का? हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा आवाज येतोय?
हॅलो.
आवाज येतोय का तुम्हाला? आवाज येतोय का हॅलो हा बोला कि.
हॅलो हॅलो हॅलो हा बसलेय बघा जेवन तुमचं जेवण झालं हा जेवण झालं की नाही हा जेवणच बसले. हो हो जेवण झालं आता जेवणच बसलेले म्हटल फोन करावा तुम्हाला हॅलो
हम्म मुलाची
बोला की. हा बरं वाटतंय आज जरा अस बसलेला हो हो बरी आहे आज बरं वाटतंय त्याला आज काही झोपलं नाही काही नाही खेळत होता. होय होय दाखवून आणलं त्याला. पाच सात दिवस झालं त्याने काही खाल्लेलं नव्हतं खेळत नव्हता सारखा झोपत होता आज जरा अस मग उठून बसलेला वगैरे खेळत होता. आता बरं आहे झोपलंय आता. तरी पण म्हणाव असं जेवण जात नाही आहे त्याला जेवतच नाही भु क लागत नाहीये सगळं असं म्हणतोय कडू कडू लागते मम्मी मला सगळं. तापामु होत असेल कदाचित त्याला. हॅलो. हॅलो हॅलो.
हॅलो.
हॅलो हा बोला कि आवाज येत नाही आहे का? हा बोला कि तुमचं जेवण झालं.
एकदम जवले जवले अगं
अ हा. ह हा काय काय बनवलं होत स्पेशल
भाजी आणि श ते
भाज्या किती महाग झाल्यात नाही. हा बोला कि.
बकी गो बाई वय फार महाग झाले भाज्या
होय मेथीची भाजी चाळीस रुपये पन्नास रुपये शेपू पंच्चवीस
होय का होय अघर झालं सगळ भा तीस चाळीस रुपयाला कोथिंबीर तर.
होय होय होय सगळीकडेच भाज्या महागाय आहेत उन्हामुळ
पाऊस कुठं आहे.
पाऊसच नाही ना त्याच्यामु सगळं महाग महाग झालं.
आणि किती साध्या आपल्या भेंडी ढबू गवारी ते पण किती महाग आहे बघ
होय ते पण भरपूर महाग झालेय वीस पंचवीस रुपये पावश शंभर रुपये किलो. गवारी तर काय नेहमीच महाग असते.
हो चाळीस रुपये पावशर होती काल चाळीस रुपये पावशे
होय गवारी महागच असते थोडा. तर आता जरा पाऊस पडायला लागतय. पाऊस चालू झाला की जरा असं होई स्वस्त म.
वेळा नाही म्हणा रे बाई पाऊस या वेळेस
जून महिना संपत आला तरी अजून पाऊस नाही काय नाही.
अके बईया बर आहे ते काय म्हणा माहिती का हे जांभळ जास्त लागली की झाडाला जांभळाचा सडा पडला की दुष्काळ येतोय म्हणे
होय.
हम्म ह्या वेळेस जांभळाला पिरज होय हवळ जांभळाला एक जास्त होतो सगळं उष्णता वढून घेतं म्हण ते जमिनीतलं त्याला कसं नैसर्गिक काय कळतंय काय कोण अस आणि तेवढं ते बिया तयार म्हणजे फळ तयार करत आणि बिया परत खाली बाहेर पाडतं का तर पाऊस यावा म्हणून म्ह
हो
कारण झाडं वाढली की पाऊस येतो ना ग झाडं वाढल्यावर भरपूर पाऊस येतो ना मण हा
म्हणजे मग यंदा काय पाऊस आहे की नाही
बक्की निसर्गने कस काय काय कस केलंय बघकी कशाच्या रूपा कशाच कशावर जरी काय तरी अवलंबून असतच
होयच की किथ जरी माणूस पुढे गेला प्रगत झाला हा
हो एकमेकांवर अवलंबून असतो आपण आपल्याला जाणवून येत नाही पण अगदी छोट त्या किडा मुंगी पासून सुद्धा ते किती मोठे मोठी माणसं ते अवलंबून असत एकमेकांवर
होय की सगळे एकमेकावर डिपेंड असतात
हम्
बोला कि मग आनखी काय म्हणता
तू काय करताय स्वयंपाक
हॅलो
तू काय केलता स्वयंपाक
स्वयंपाक बघा आम्ही साधच केलं जेवण वांग बनवलेलं भाकरी भात खर्डा
हम्म माझ्या तोंडाला पाणी सुटलंय खरडा खरडा म्हणले कि तोंडाला पाणी सुटलय माझ्या हम
तुम्ही काय काय घालता खरड्यामध्ये
मी काय करते मिरच्या लसूण कांदा पण घालते कांदाच चिरून घेणे लांमडा लांबडा होय होय ते स्थिती होय आणि मी पण खरडा करायच म्हणलं की हिरव्यार मिरच्या मी कधीच आणत नाहीमी पोपटी मिरची आणते मी
पोपटी कलरच्या
होय पोपटी कलरचे मिरच्या ते जर तिखट कमी असते भारतीकडला आम्हाला आम्हा आमच्या जास्त तिखट नाही बाई चालत आणि कोण खात नाही मी एकटीचाही खरडा खाणार आहे आमच्या कोणी कोणी खात नाही हो कन मिरची कधी तर घालते नाही तर मी लिंबू पिळते जास्त करून स्वसा लिंबू पिळते मी खरडा हो पूर्ण खरडा केल्यानंतर लिंबू पिळते त्यात कसं करते पहिला
हा
कांदा मिरची लसूण जिरे हे सगळं तेलात चांगलं ताट झा ण भाजून घेते
हे सगळं भाजून घेतता
हा सगळंच भाजून घेते मी आणि खाली गार झालं की काढून घ्यायचं त्यात भरपूर कोथिंबीर घालायची आणि खलबत्ता नाही तर मग तुम्हाला मिक्सरवर करायचं ना मिकसर मला जास्त करून खलबत्यातला आवडतं
हो मिक्सरला नाही सगळं बारीक होते नाही मिक्सरला चव लागत नाही.
हे सगळं कॊथिंबीर नी मीठ घालून मिक्सर मध्ये बारीक करून घ हे खलबत्त्यात बारीक करून घेते. आणि नंतर ना मग त्याच्यावर हिंग हिंग जिरे मोरी तर घालून फोडणी करून घेते त्याच्यावर घालते त्या खरल्यावर आणि मग त्याच्यात लिंबू पिळते मिक्स करून ठेवते.
किती दिवस टिकतो मग खरडा हा केलेला.
एक पाच सहा दिवस त टीकतो.
हा त्याच्यामध्ये तेल घालायचं ना.
हा वरन र्तेलाची फोडणी घातलेली असती ना आपण
हा हा आणि तरी म्हणजे चांगलं राहावा. आणखी थोडे दिवस जास्त टिकावा म्हणून तेल घालून अस मिक्स करून ठेवतात ना नेहमी नेहमी म्हणजे छान राहतो.
कुठं राहतय पण संपतोयच. मी बाय ते खटेचा अस खरडा असला का नाही मी भाजी घेतच नाही मी खरडा चपातीच खाते मी खरडा चपाती असो खरडा भाकरी असो
बरोबर भाकरी छान लागते खर तर आणि त्यात बाजरीच असेल तर मग काही विचारूच नका
होय परवा तू आणलेलीस ती माझ्यासाठी खरडा भाकरी मस्त मी मला दोन भाकरी आणलेली शिळी दुसरी दिवशी एक भाकरी खाल्ली पण मी खाल्ली मला मग एवढं भारी वाटलं लई भारी वाटलं. हम.
च्या मुलांनी खाल्ली नाही का.
नाही त्याला नाही आवडत. खरडा पण नाहीआवडत भाकरी पण नाही आवडत नाही त्याच्यामुळे माझं भाकरी करायच अवघड होते तरी पण मी आणते तेवढीच थोडी ज्वारी आणि दळून आणून. कधी कधी एखा दुसरी भाकरी माझ्या पुरत करून खाती नस करत स हा आरामडती होया कस होत बघायला गेले इन मिन दोन माणसं. त्याला चपाती मला भाकरी कुठे करत बसू जाऊ द्या आता ते तेच करायचं
नाही नाही भाकरीमध्ये जेवढी ताकद आहे तेवढी चपातीमध्ये नाहीये
हो.
भाकरी कस भाकरी कस कसता राांना आहे म भाकरी पाहिजे सकाळी चपाती तर संध्याकाळी भाकरी करायची भाकरी जेवणात पाहिजे भाकरीशिवाय मजा नाही काय पण म्हण
होय अन अस
खरडा वगैरे असला तर भाकरी पाहिजेच.
हम्म ह बटाट्याचा रस्सा वांग्याचा शम ी बटाट्याची आमटे रस्ता म्हणत नाही का आपण असं तर्रेदार असतं त कुस करून ख्यायला क
होय कसलं छान लागतय.
हम्म. पानी सुट्टायला नुसतं असं इमॅजिन करायचं.
आणि उर्धाचे पापड तळलेले लोणचं थोडस
होय होय असं असं सगळं जे आपन घेऊन गेले राहनात कुठ तर खरडा भाकरी पिटल्याच्या वड्या. तेच आणि परत भरलेलं वांग ते मिठ्याच वांग तर कती छान लागत मीठाच वागते असं सगळे गावरानी पदार्थ घेऊन असं राहणार जेवायला जायचं फोडायचा काांदा त
अ कसलं भारी तुम्ही राना त चटणी भाकरी जरी खाल्ली ना तरी आ भारी लागते ना एकदम टेस्टी त्याला. जेवण पण फिकं पडतं त्याच्यासमोर
तुम्ही तुम्ही सोनं जरी बुट्टीभर दिला तर, ढकलून दिलं.
रानातलं जेवण हे वेगळंच भारी वाटते. दही पाहिजे आणि कांदा. कांदा वगैरे पाहिजे. ओला कांदा खायला.
आम्ही ह्याला गेलतो. ब कणेरी म्हठ ला तेव्हा आम्ही, असं सगळं वेगळं वेगळं वेगळं गेलेलो तिन वेगळ काय? केलेलं मी तर वेगळं काहीतरी केलं. तरी तेवढ्यात ना असं असे जुन्या पद्धतीचं च खरडा, भाकरी आपण मी जरा पोरींना म्हणून गुलाब जामून तेन काय तर, काय तर घेऊन गेलतो. भाता चे प्रकार आम्ही साधा भाात नवता नेला करून.
म
द दहिबा चित्रांना म्हणून कर्नाटकीचे पात आहे चित्रांना
ते कस तो कसला असतो? तो कसला असतो.
भात शिजून घ्यायचं आपला
आगं आपण करतो, तसं.
हा पांढरा पांढरा हा शिजवून घ्यायचा. गार झाल्यानंतर, नाही. ते तसं तसं म्हणजे, परातीत पसरून ठेवायचं त्याला. आणि इकडं हा. हा कढईमध्ये तेल घालायचं. तुकडे फुटाण्याची डाळ, कडीपत्ता, हिंग. मीठ, हळद हे सगळं घालायचा. ते फोटणीत उडदा ची डाळ. थोडी घालायची. आणि ते घालायचं. त्या भातावर त्या हेजावरं. हा आणि नंतर न वरण क नाही लिंबू पिळायचं त्यात.
हा.
तो आंबट भात खूप छान होतो. चित्रांना म्हणत्यात कर्नाटकात शेंगदाणे घालत्यात चित्रांना.
चित्रांना.
हा चित्रांना आणि दहीभात पण त्याच्यात. ती मिरची घालते. तळवून दही, भात, डाळिंब घालून दही, भात घालते, मस्त होतोय.
डाळींब घालून
हो, डाळिंब घालायचा. सगळा भात झाल्यानंतर ना डाळिंब लाल- लाल भडक डाळिंब घालायचं. आणि परत मिक्स करायचं त्याच्यात खाताच्या वेळी. कोथिंबीर, डाळिंबाचे दाणे ना अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही, आपण दही कोथिंबीर कलर तर भारी दिसतो. कोथिंबिरीचा ताज्या ताज्या कोथिंबिरीचा हिरवा कलर. ते डळिंबीच डळिंबी कलर पांढरा शुभ्र भात मोहरी मोहरी मोह दिसती भरलेली मिरची तळून टाकलेली असते. असं सुंदर लागतो, भात. बोलायचं, काम नाही.
हा कधीतरी करा मग आम्ही, खायला येतो?
तू मला फक्त अगोदर सांग. तुझ्यासाठी काही पण
तोंडाला पाणी सुटतं ऐकून.
जेवायला घरी.
एकी तू येतच नाही, तर मी तर काय करणार आहे?
येणार की असले, काहीतरी आयटम बनवा की.
येते, करते करते. होय, होय तू फक्त अगोदर सांग मला मी
हो हो आणी तुम्हाला असं वेगळं काहीतरी बनवता येतं का आपले पदार्थ सोडून अस बाहेरचे
हा कर्नाटकात म बिशीिबेळे्या अंद बिशीिबेळेे म्हंद